हॅलो!
नमस्कार!
नमस्कार नमस्कार! बरं आहे का? कुठं आहे?
आम्ही हाय बघा सांगलीच. तुम्ही?
गाव कुठंल तुमचं?
सांगली
मी सांगलीतून तासगांव पोस्ट वासुंदे.
जेवढं विचारलं, तेवढं सांगा की हो पाहुण! तिच्या गाग दादाचा नंबर पाठवल तुम्हाला पाठवू काय?
दादाचा नंबर पाठव, पण पोरा पोरांचं नंबर असल तरी पाठव, जे कोण बोलाय इच्छुक हाय त्यांचं पाठव.
मग तुम्हाला मगाशी पाठवले की, मीन तीन पोरांचं पा टोटल होतं. आता पाठवलं तीन होतं पोरं.
बाकी विशेष काय चाललंय आणि? हा करतो- करतो. हे सारखं त्यात बोल नको. दुसरं, बाद करतील.
काय मग बायकोनं, जेवण काय बनवलं होतं तिनं? तुमच्या मिसेसनं.
काय नाही पोट माझं पेकाळलय पाक. पोट भरलं नाही. आता काय कॉलच्या नादात फोन बि केला नाहीस त्वा. काय सांगायचय?
हम्, हम्, हम्.
मग काय आणि?
काय बाहेर खाणाराय का? पैसे पाठवू काय म्हणलं.
सांगतो तुला, सांगतो. सांगतो लागलं तर.
हम्म. खावा- खावा, भुक लागत्या. हम्म.
मग काय, दिवस बेकार गेला व्हय?
लई बेकार गेला दिवस आज. फालतू.
दही देते.
त्या, तसा झाल्यात जमाय इंटरव्यू.
हा.
नुस्त नावाला हूभा केल्या. दोन- तीन प्रश्न विचारलं. झालं. दोन तरी प्रश्न उत्तर दिली पण, तेनं मनापासून इंटरव्हू घेतला नाही.
मग काय? कधी सांगतो म्हणलाय?
आ.
कधी सांगतो म्हणला?
जाऊ तर सांगा ना रावत आपल्या काय करायचंय. दुसरीकडे बघू उद्या. एका ठिकाण जायचा दुसरीकड. ठाण्याताय जवळ.
म्हण तो काय म्हणला? काय सांगतो वगैरे का बोला ना.
नाही काय बोलला तो?
हम्.
गडबडीत गोंधळ ग सगळा.
आणि एवढा वेळ इंटरव्यू घेतात व्हय?
मग काय, उगंच बिनकामाच गेलो तिथं. त्रास झाला मला, लय तकलीफ झाली.
मग काय तर, लई तकलीफ झाली तुम्हांला. काय करायचं?
मग काय, बारा वाजता गेली आगं. पाच सहा वाजता का?
हम्म.
सेकंडवरली गेल असतो बर. आणि आज नाईटलं ते काम. त्याला जरा, हेल्प करू लागायचय. एक हाय.
हो. दुकल की आता.
मग काय, जा झोपाय मिळाल मिळालं नाही तर बघू. लीपच ते लीपवालं येणारय. त्याला जरा हेल्प करू लागायचाय.
पैसे मिळणारय का?
नाही- नाही पैसे नाही मीळत. ते आपलं का, जॉब काय नाही ते कामा - कामाचाय ती. पैसे कुठलं मिळतेती.
हॅलो, हा.
ती माझ्यात अ, फुटकुली ती उठलेली गालाला ती दाखवून काय तोंडातली ओ?
कुणाला.
डॉक्टर ला.
दाखव. पगार झाल्यावर दाखव.
वाडाय लागल्या वाटतयं आओ ते.
नाही-नाही त्याला चुका लावू नको काय, सारख, सारख चुक चावत अशिल त्याला. सारख चावलं कणी तस होत्या. हम्म.
हम्म, झणजण नालय ओ, ब्रश पण करता येत नाही मला.
पाठलं नाय नंबर येऊन पाठव, आता कोणाच तुला फोन येतेली, म्हणाय माझे आमच्या यांचचे पण आहेत. म्हणायच पाठव. बोला म्हणायच त्यांच्या सोबत.
हम्म, बर-बर
नंबर टाईप करून पटवायचं, म्हजे कॉपी कराय सोपे पडते. हा. बरोबर-बरोबर.
त्या मॅडमला विचारा, काय म्हणत्या बघा ती.
हा, चालते बाकी काय चालल विशेष.
किती वेळ झालाय बघा ओ.
ते मॅडम मला दित तो म्हणल्या झाली आता तीन मिनिटं झाली फक्त, चार मिनटं झाली. चार मिनटन काकू का, काकी. थांब जरा वरती चोडतो मी, आता ट्रेन आली आहे ना. आ-आ, थांब जरा. चला, हॅलो.
हा.
हा-हा-हा होय, मग काय आणि?
जागा भेट
आ, काय म्हणली? हा जागा भेटल बसाला. रात्रीच काही गरदी नसत्या. कधी-कधी असत्या.
ते काकी-काकी, काकी ग देतो म्हणल्या नंबर.
कोण? की काय के, काकेत देतो. हा, काकी देतो म्हला, ना. हाय काय मध्ये-मध्ये अडकते, काय कसं बोलायाचं सांग बरं? हा.
त्या आर्मी वालीला सांगत
त्यांची मिस्टर, लई चांगले आहेत. लई चांगले बोलतात.
काकी सांगत होती आर्मी वालेला?
हा, होय. तुमचा आवाज.
हॅलो, आणि काय सांगू होती.
तेच की, म्हणजे व अ बोलताना मी टॉपिक लागत नाही बघा म त्याने बोलतात आपलं म्हणत होती.
हा, अग असशच साधू बोलते मी ग. ह
ह ह ह
त्यांना बोलणं आपलं चांगलंच असते आहे का नाही.
तुमच्या मम्मीला फोन केलत ना.
कुठं फोन करताय का आज का गे तू दुसरेकडे माहित नाही होय. नाही वेळच भेटलं नाही.
हम्म, बा''--''
काम करा येच भेटलं नाही कॉल करा हा, नाही नाही काही सुद्धा केलं नाही क्वालि बिल काय सुद्धा.
जरा ग.
मुल काय करते मुल काय करते म्हंडल.
किती भाऊ बहीण. हॅलो,
हॅलो,
हॅलो,
''हां'' बोल अडकते असूदे हा,
तुमचं लय वरी कोण असते म्हला किती तुम्हा
मला भाऊ दोन आहे नाही भाऊ एक आहे बहीण एक आहे. हॅलो, तुम्हाला. मम्मी पप्पा तुम्हाला कोण आहे.
आम्हाला आहे कि, भाऊ आहे बहीण आहे. असं माझे मम्मी पप्पा. प्पा माझा अतू असं आहे बघ आमची फॅमिली.
आणि कोण आहे.
आमची वहिणी हाय.
''आं''
वहिनी. काय म्हणला.
भाऊ काय करू''--''
आमचा दादा. आ कर का परमानंट आहे.
आमचा दादा.
भावच की, परमानंट आहे नगरपालिकेत. अहो तुम्हाला ऐकायला येत नाही काय. फोन लई अडका लागलंय एक पूरं होते पण आहे ओ.
होते होते. पूर्ण वडिलांच्या जागेला लागलाय असल कामाला होतय म्हणल पूर्ण बोल तु.
हो हो, वडलाच्या जागेलाच कामाला लागलाय पण तो परमनंट आहे ना.
हा
त्यामुळे हा अजून आहेत दोन मिनिटं-
हा.
हा हा हा हो का बरं बर चालतय चालतय आम्ही तुमचा कॉल झालं नंतर मी,
लगेच नको दहा वाजता कर. त्या त्या मामीचा फोन आलता. काकीचा, कंटाळ नाही त्या काकीचा फोन आलता काकीचा. तीला करतो की, हा त्या काकीचा आता आलता कट केला. हा पहिल आपलं हे होउदे ना. ह पहिलं आपल दहा मिनटं फ्लेट होउदे. काय म्हटलीस? हा होय होय होय बोलू शकतोय की होय.
बाहेरच्या उद्या दया.
नंतर जास्त वेळ झाल्यानंतर त्यांना फोन करता येत नाही लई लेट झाल्यावर.
हा नाही नाही त्यानी कट केला म्हंटल्यावर. त्या समज असणार आहे त्यांना.
काॅल चालु आहे.
ह बाकी काय मी जातोय कामाला बागत मुंबईत एक बाग आहे आंब्याची आंब्याच्या बागात जातोय कामाला.
ओ तीन फोन केली कणी त डायरेक्ट म्हणायच कॉल करू का तुम्हाला असं म्हणायचं मी कॉल करतो तुम्हाला असं म्हणायच. ना बा फला करायचा
आपण तुया करायचा.
ह असं करायचं कॉल करतो तुम्हाला म्हणायचं मला कॉल चालु होता.
हम्म बरोबर. चालते ल पहिले होऊदे ना आपले कंप्लेट.
एक झालं असेल की बाबा जरा राहिलंया.
पंधरा सेकंद वीस सेकंद राहिले. मग काय आणि मग काय आणि. चालतंय चालतंय ठेऊ का? गुड नाईट नाय. अजून दहा वाजता फोन करायचं अर्धा मिनटं बाकी हाय.
आत्ता तर खूप कॉल गुड नाईट चला ठेवूया.
आताच कॉल थांबू अजून टायम आहे. चाळीस सोळासेकंद बाकीे ह्यात.
हम्म
पोरगीचा लई आवाज येतोय.
आमची पोरगी आहे बघा हो, कोवळ्या आवाजाची नकट्या नाकाची.
चालतंय. चालतय ठीक आहे, ठीक आहे.
ठेव.